हॅलो.
हा आवाज येतोय?
हा येतय की, माझा येतोय?
काय येतोय! काय चाललंय?
हाय बघा! बसलोय तुम्ही?
मी पण बसले या. चहा वगैरे झाला?
नाही अजून! तुमचा?
नाही झाला हो, आता करायचा थोड्या वेळान.
हा, हा.
काय म्हण कुठे फिराय वगैरे गेला का नाही?
नाही गेलो! तुम्ही?
गेलेलो आम्ही, पण दोन-तीन महिने झालं, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये गेलेलो आता. नाही ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही गेलो कुठं.
हा हा कुणीकडे गेलतासा?
गेलेलो गोव्याला.
हा हा.
पण काय नाही एवढं फिरायसारखं तिकडं. हा. हा. काही नुसत जाऊन आलो. हा नुसता समुद्र बघितल्याला. लई इच्छा होती समुद्र बघायची म्हटलं तेच गणपती पोळ्याला गेले बर झाल असत तर बर झालं असतं. देवदर्शन पण झालं असत. आणि समुद्र बी बघून आले असते.
हम्म. हम्म.
पण परत लक्षात आल माझ्या ते. म्हटलं गोवा-गोवा सगळे गोवा-गोवा करतात, म्हटलं बघून तरी एकदा नक्की गोवा आहे कसा.
म्हणून गेलो तर कशाच तिथे जेवणाच लय प्रॉब्लेम, आपल्यासारख का जेवण नसतंय तिथं.
तुकडं कुठे एवढे आहे, आपल्यासारखं चवीच आहे जेवण.
हाना ते जास्त ग्रेवी असतेय. आणि चपातीला मीठ नसतंय, म मीठ नसलं की खाऊच वाटत नाही. म्हणे एवढा मोठा समुद्र शेजारी असून. काल चपातीला मिट नाही, मी तर गेल्यावर बसून मॅगीच खात होते, इस्तवर म्हनल बाहेर गोव्यात बाहेर निघसतवर मला जेवण काय नको. महागाई तर. ते तिकडं एवढं महाग असतय ना, काय बोलायचं नको.
हा हम.
तुमच्याकडं काय आहे का नाही फिरायला वेगळं, जरा भारी?
आहे की कोल्हापुरात जायय लागतय.
हा का.
हो.
तेच ना देवस्थानच असतीलल ना सगळे तुमच्या इकडे?
हो देवस्थान वॉटर पार्क. काही अभयारण्य बघायसारख आहे, राधानगरी कड छान आहे.
अभयारण्य तिथं काय आहे?
हम्.
तुम्ही आता नाव घेतलं ते.
अभयारण्य होय? अ आता पावसाळ्यामध्ये हे धबधबा चालू होतय तिथं
हा
हो.
आणि मंग बाकीचं कस पॉइंट आहेत तिथं फक्त नुसतं धबधबाच आहे का म्हणजे अजून काय ये.
अ ही गेलीया मोठ्ठ धरणं असत. तिथं जेवण करून येतात भरपूर जण
हा ना म्हणजे धरण असेल म्हणजे मच्छी वगैरे सगळं असेल ना हूं करून भेटते का? अं आपल्याला विकत घेऊन घरी आणायला लागते.
आपण करायचं तिथं
हा
होय.
तिथं म्हणजे लोकं नसतात का त्या हॉटेलवाले वगैरे देत नाहीत करून आप
नाय नाय तिथ हॉटेल हे काय नसतय आपण घेऊन जायाचं असतं सगळं जेवण आ हे आपल्याला जे काय काय लागतय ते
व्हय.
तिथं झाडाच्या खाली करायचं असतय तिथं साध हे पण नाय आपणअं रेज नसतय तिकडं
हा
दुकान नाहीत कोणती.
हा सगळं घेऊनच जायला लगणार जाताना.
होय.
आम्ही आलेलो कोल्हापूरला अ ज्यासमोर गांधीनगर वगैरे तिकडे तो मंग तिकड आल्यानंतर जातो देवाला वगैरे बाळूमामाच वगैरे प्रसिद्ध हाय ना जास्त मंग बाळूमामा ला येतो आम्ही अधून मधून
बाळू मामाला व्हय.
हो.
हा हा
छान ये ना तिथं छान वाटतं आल्यानंतर
होय.
तुम्ही जात असताल सारखे
जातोय की आम्ही जवळच हाय आमच्या इथून
हा ना
जातोय बाळूमामा ला कोल्हापूरला असतो आम्ही सारख
हा.
पाऊस लागला का?
हो ना आहो जराशी म्हणजे अजून तरी नाय आला जराशी दुपार पाासून ढग आलेल. पण आता ते पण जायला लागलय हळू हळू वाऱ्यान वारं तेवढं भरपूर सुटलंय.
हो हूं
आवाज येत असेल तुम्हाला
हो येतोय की आवाज आमच्याकडे येऊन गेला. हूं हूं होय. तेवढाच पडला काय बास होतोय. आमची शेती आहे ना शेतीची कॅम सगळी राहिल्यात.
हा ना असं व्हायचं चार पाच दिवस सलग जरी पडला ना नॉन सटॉपमध्ये त मग माणसं शेत शेती करायला तयार होत्याल ना लगेच.
तुमची आहे का शेती
ना आमची नाही आम्ही रोजान वगैरे जातो दुसऱ्याच्या शेतीत स्वतःची नाही
दुसऱ्यांच्या शेतात
हा दुसऱ्यांच्या जातो पण ते पण चालू झालं तर जाणार ना जर ते चालू होईना तर कुठलं मगं ईनकम त्याच्याशिवाय
हम्म हम्म
पण ते पण चालू होईना किती दिवस झालं आता पाऊस हो आहेत ना एक म्हैस आहे घरी आणि एक शेळी आहे.
हा ह हा
थोडकेच आहेत.
त्यासनी खायला काय?
काय असं चरायला नेल तेवढंच
हम्म
पण चरायला पण आता सगळं सुकलंया पाऊस नसल्यामुळे
आणि मग असं दुसऱ्याच्या शेतातून वगैरे आपण रोजान जातो तिथूनच आणायचं मग दररोज थोडी थोडी वैरण
हम्म हम्म
मग तसे देतात ना आपण त्यांच्यात कामाला वगैरे गेल्यानंतर जे तन वगैरे निघ त ते आणतो आम्ही मग त्यांना नाहीतर उन्हाळत कडबा वगैरे असतो ना ज्वारीचा तो घेतो विकत हा विकत घेतो मग
हम हम
आणि ऊस वगैरे असतो ना भरपूर मग उन्हाळ्याच्या टायमिंगला आमच्या इकडं जास्त ऊस पिकतो. त्याच वाड वगैरे ते साठवुन ठेवायच पाऊस अख्खा पावसाळा निघल अश्या टाइप मध्ये सगळ वैरणीच जमा करून ठेवायच.
काय चालय ना बाकी
बाकी काय नाही निंवात चाललय पावसाचीच वाट बघायची कधी येतोय काय माहिती आता
हा हा
सर तिकड पाऊस पडलाय म्हणल येईल इकडं पण दोन दिवस झाले म्हणजे कालच्यान जरा तसं वातावरण झालं म्हणलं आता पडल म्हणलं पडला की भजी वगैरे करायचं आणि खात बसायचं म्हटलं गरम गरम कशाच पाऊसच गेला. आणि तसं म्हणजे बाल्कनी आहे ना आम्ही राहतो सिटीत राहतो इकड सातारला मग आम्ही राहतो तिथ बाल्कनी आहे मग तिथ पाऊस वगैरे लागत मग बाहेर पाऊस पडत असताना वेळेस बालकनीत बसून गरम गरम भजी खायला कस बर वाटत.
हा हा मी पण आंबोळ्या करायलोय
हा ह
छान वाटत असं काहीतरी लाईटली करून ख्यायला पाऊस पडत असला की
होय.
आम्ही पण सारख करतो मस्त वाटतं ना आंबोळी खायला.
हो मी पण सारखी करते.
हा कशाच करतात तांदळाच्या करता का रव्याच्या
तांदळाचे
हा ना आम्ही पण त म्हणजे जर गडबड वैगेरे आसले तर मग करते रव्याची आणि जर मग लगेच कराच्या असेल म्हणजे लगेच नको वगैरे असं केल तर मग तांदळाची करते तांदळाची एकदम अशी खुसखुशीत होते ना
कसं करता असं तुम्ही?
तांदूळ भिजत घालतो तांदूळ डाळ आदल्या दिवशी अ सकाळची घालतो भिजत संध्याकाळची बारीक करतो मिक्स करला वगैरे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळचे मग बनवतो त्यात जराशी मीठ घालतो आणि तव्या चितडतो पुसून घेतो आणि मग त्याच्यावर एकदम पातळ अशा करतो पाणी जराशी घालून नॉर्मली माप बघून त्याच कसं आहे घट त्या टीइप करतो आणि मट बटाट्याची भाजी करतोय जास्त करून खोबऱ्याची चटणी करत नाही का तर आवडत नाही ना जास्त घरात कोणाला
हा हा
त्यामुळे जास्त करून खोबरे बटाट्याची भाजीच करतो आम्ही तुम्ही कसं करता असंच करता ना?
मी कधी भिजवत नाही डायरेक्ट आपण पीठ आणतो ना माहित आहे काय चांगल होय जाऊया डायरेक्ट त्याच्यात मीठ आणि खरडा अं आहे त करायचं मिरच्या बारीक खरडा हम्म
हा त्यान पण सवयेत असतं
होय आणि मग आपल्या बीड बिडाचा तवा करतोय
हा.
भीड्याच्या तव्यावर छान येतात आंबोळी
हो पण त्या तव्याला पण लय जपायला लागतं ना
हम्म घुटवाय लागत त्याला
हा.
पशला येत ना तुम्ही नेदलायच तेव करत अ
कशाचं?
वेरले
नाही समजलं मला
नेरलेच्या तवा आपल्या ह्याचा असतोय तो
भाकरीचा का?
नव नव आंबोळी डोसायाच मोठा असतो तो बी बिडाच तवा माहितेय?
नाही ना पहिल्यांदाच ऐकला
बिडाचा तवा असते आंबोळीसाठी नुसतं असतं. त्याच्यात करायच नसते आंबोळ्या छान होत्या ह ह
एवढं म्हणजे काही माहित नाही ना अजून
हा हा असं माहिती झाला
आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतंय ना तुमच्याकडे जरा वेगळं आमच्याकडे जरा वेग मी पण बघत एक कान दिवस करताना मिरची वगैरे घालून छान असं तिखट वगैरे झणझणीत असेल ना? तर खायला पण भारी वाटतं.
हो ना छान, हो मला मिरची घातल्याशिवाय का हेच होत येतच नाही कराय.
होय ना आम्ही नाही काय घालत. ना असं नॉर्मलीच करतो. जसं दुकानात
चिकाट-चिकाट होतेयचा खूप कोथींबीर घालायची वरण.
हम्म चालतेय मग, करते परत. ठिऊ का?
हा, आणि काही.